हॅलो हा ब हा हिर
ह् ह् लावल त दोन तीन जणल का पाल
नाही
हम्म ते पुढचा टास्क निेमने राहिला ते कमप्लीट केल्याशि येत नाही
ते ना
हम् बाकी ज चालेल स फु स कास र कचे
ह
एक त्या विद्यार्थ्यांला पच लागलाच नाहील उत्साह
हा त झाल करू. ह तु हो.
हम्.
हम्म.
रुषलदचा आता. षलदन तर आलं कमप्लीट झाण्यासाठी.
तो रिफ्रेश केला गेलाय ना.
हा केला मग.
हम्. हां.
हम पैसे नाही आले म्हणता अजून खातात म्हणून आलं तुझ.
हा हा. हम् बाकी काय झालंय ना ते रेकॉर्डच. भाऊ बहीण.
हमं.
ते अडवायला गेल की मग झालच. रेकॉर्डिंग कमप्लीट झालं. तिच्या सगळ्या राजी व्हायलात पर किती दिवसाच्या वेळेला.
हो ते जे लवकर गेल्यात ना. मी एकटीच मागे राहिले वाटते सगळच व्हायलात पूर्ण. हम हम अजून चार पाच राहिले कॉल. हम् ते बाळ उचलत नाही ना तर दुसरं आहे तो म्हण सोंगाड्या आहेत. चैत्र. द्यायचे बाकी आहे तर ऋषाली सांगेल मला दे.
हा.
हम. त्यानी म्हटलं आता खूप लागेलं पाच पाच मिनिटच बोला मला फक्त कम्प्लीट कर नाही तर हो की नावच आहे कर.
हा हा हम्.
ते भती म्हणतात ना झाल्याशिवाय येत नाही म्हणतात पुढचे टास्क.
झालाय ते कंप्लीट कर.
काय नाही दादा पोचले आहात की नाही.
हम्.
हे झाल्याशिवाय काहीच नाही.
हां.
हम. आपल्या सुनीता ते नाव तर तेच्या भेटायला पोरगे बोलायला दे ना
आ?
त्या सुनीता जे लावला होता तेव्हा काम पण नाही तर त्याच्यामध्ये. वेटळातल्या पोरीनच बोलायला लावली होती ना.
हा, काय
हम.
हा.
बाकीचेे लागून राहियला ना, खोडगळ करत असतील
मग
किती मिनिटं झाले?
मला
हॅलो?
ह तीनच मिनिटात आले चालच राहद्या लागेल का. राहता चालूटल्या टी विधा चालू करूनच आवाेत त त्या.
मठ ल म.
नूर हवजण चाूसर हो आहे. री फक्त दहा सेकंड दहा उद्या म मग बंद करून टाकतो आप.
हो.
ह बोलाल हे तघला मझा दिवा होणारणार कोण.
हम्.
बचालू आपण त्याचा आवाज येतो स्वंपाक नाहीच वाजवचं.
हो.
हो अर्या ते मोबाईल घेऊन येतो बसा याच्यावर रेकॉर्ड होते मग. हा मी मोबाईल तिथे घेन बस हा चालू राू द्या फक्त दहा मिनिटं.
चालू आहे मग कट कर.
जा बसूया हा मोबाईल टिकितत हो तूही बस तिथ. अ घर तर एक आगे दुनया स ब ह
हम्
नाही ना हा. हा पप्पा कुठे गेले. तुला कपडे कोण देत धुऊन. दुसर बाकीचे कपडे कुठे ठेवले धुवायचे. आं. खर सांग पप्पा दिले का तु घेतले. बा तुला येईल मग काय हा गंगाले फनासले कठल म्हणायले. मोबाईलमध्ये नाय मग लगेच लेकर एवढं घुसरत बस. कठल म्हणतात. गेम घेऊन ये त्याच्या ना. पायच राहाय ना मग काय! हम् गुपीत चालू आहेका? चमच कोणाचा आहे? त्यो त्याचा भाऊ आहे. त्याची जॉब सुटली असते म्हणून जॉबवर नसतो तो सार मी जॉब वलतो त्याजा भाऊ तीत म हो दोघ जण झोपलेत, हिचा नवरा असेल ना हा? हो त्याजा एक मित्र आणि रेकॉर्डीिंग कधी केली त्यानं? चांगली हाय ना! तुला घरी दाखू का सगळे? गोपी किती वाजता संपत? दोनच मिंट असतंय आता. हे कोण असत?